हॅलो.
येतो का आवाज?
हो येतोय, माझा येतोय क्लिअर?
हो येतोय क्लिअर, फक्त लांबून येतो ह?
मी हेडफोन लावून येतात आता? म माईक जवळघे, जवळच आहे ना माईक. अच्छा, हम्म.
हम जाऊ दे होतं झालं का चहा कॉफी?
नाही, आता घेणार आहे चहा बघते. अगं आता आवरून झालं माझ सगळं, आराम करून झाला आवरलं.
हा.
ह ह ह. अ निघालाय आता झोपही नाही येते. बाळाला दिलं बाबांकडे, म्हटलं मी करते आराम. बाळाला करमत नसेल आता. बाळाला काही नाही, त्याचा डुडूच पाहिजे असतो डुडू डुडू डुडू आणि बाबा असतात डूडू असतात का घरी? का घरी. आ नेमकं होते ना आता लग्नामध्ये, तीन दि तीन चार दिवस.
हा.
कंटिन्यू डुडू आणि आता जरा थोडा वेळ आले होते. शर्ट वगैरे चेंज करायला आले थोडा वेळ बसलेय आणि नेमकं निघाय स बघून घेतलं जे रडणं चालू केलं. हा आता हे तुम्हाला दोन वर्ष चांगलं पुरेल. होय डुडू डुडू डुडू माझं काहीच नाही. आमचं हे एवढ च आहे शेंबड लय त्याला कळतं. मी तयारी केली का हुं हुं करतो, त्याच्या पप्पांनी केली का? अजून वेगळं आजोबांनी केली का अजून वेगळी ह घे घे एवढं भारी? करतो ना? हो ना? मस्त, आमच त आता? काय नवीन शब्द शिकला अकराशे पाचशे, दोनशे, चारशे.
ह म्हणजे आतापासून जाऊदे पैशाचं कॅल्क्युलेशन येणच महत्त्वाचं ते आहे आयुष्यत सध्या.
बर, काल नेमकांग येताना न म्हणलं अकराशेचं पेट्रोल टाकून ठेऊया म इमर्जन्सीला तर कुठ तर लागला वगैरे चा? त्यांनी सांगितलं त्या पेट्रोलवाल्याला अकराशेच टाका असं.
हा.
े हा आपण त्यांना सांगतो अकलाची त्याला घेऊन. हो ना यायचंय नेमकं ना आता पाऊस चालू झाला काल पासूनच ना नेमकं.
हो काल ते पण एवढंच आला काय एवढं येतोय तो.
काल आम्हाला एवढा पाऊस लागला आम्हाला. समोरच काहीच दिसतं नव्हत गाड्या पण दिसत नव्हत्या मी बोल म्हटलं आपण साईड लावून घेऊ. म्हटलं नको झाडा खाली ते म्हणतंय झाडा खाली लावायचे नसते कधी. देवीची इथे छान वाटात असेल. हो तिथेच ना काहीच दिसत नव्हतं तिथून पुढे पण
हम् हम
आणि मग म्हणतात त्याच्यानंतर म्हणतात तर आता पेट्रोल पंपवरच लावायचं पण पेट्रोल पंपर पण नसतं. लावायच तिथं आर ती असते हे असतं ते असत जे लेक्चर ऐकलं म त्याच्या वाटलं असं झालं कुठं कुठं उगाच बोलली. रस्त्यावर लावायचं नाही समोरच्याला दिसत नाही ड्रायव्हरला दिसत नाही तो येऊन ठोक तो देतो ट्रकपाल्याना दिसत नाही. असं नाही तसं नाही. मग म्हटलं करायचं काय असतं काही नसतं करायचं म्हणे हळूहळू चालू जायच असतं. आणि जेजू गाडी चालवताना शिव्या देत का? कधी- कधी. अ मग त्या पण रिपीट होतील तुमच्या कॉपी पेस्ट. नाही त्या नाही होतं हे ना. अजून नाही होणार पण जीजू ना म्हणा बंद करा नाही तर नाही अगं एवढं- एवढंनं प- पंधरा, वीस दिवस झाले त्याच्यावर खूप ऐकलं म्हटलं मला चालतं नाही म्हटलं या गोष्टी माझ्या हातात बाळ आहे. म्हटलं अजिबात नाही करायचं ह्या गोष्टी. तो आता तुम्हाला बघून तो मोठा होणार आणि तुम्ही अ चालती- चाल हे शिवा्या देतील म्हटलं ते मला नाही आवडतं. आधी नव्हते यदयाचे मुलांना आहे ना, मुलं आहे ना बापाला जास्त कॉफी करतात. हा आता उठला तेव्हा पासून बाबांकडे गेलाय बाबाांनी वॉशरूमलाही जाऊ देत नव्हता एवढा रडला एवढा रडला कोणी मारलयं त्याला बाबा आले घेतलं घेऊ पुढे बसलेय तर बसलाय, त्याच्या मम्मा नाही का काही नाही. आता त्याचं डूचं ऑप्शन संपून जातो बाबांचं ऑप्शन संपतो तेव्हा मम्मा येते. हो मम्मा सगळ्यांना शेवटीच लागते ना. हा काही नाही आम्हाला जेवायला पण मम्मा लागत नाही कोणी खाऊ घालून द्या झालं. नाही मम्मा फक्त शेवटतीला. ऑप्शन नसलं हा ऑप्शन नसलं का मग असं. मग त्या वळेसं खूप वाईट फील होत. मला पण याच्या वेळेसं असं व्हायचं अगं मी लिटरली एक दोनदा तर रडलेली माहिती. का अचछ हम्म येतं का तुला, येतं ते ग काय रडायचं. अज न उद्या येणार दे ना, आपल्याकडे नाही, मला म मला यायचं तेव्हा रडायला, तुझा तू माझ्याकडे नको झोपू, अस असं बोलेल तेव्हा, अजून बोलताना येतं. एवढं जास्त समजत. नाही ना, ते ते पर कशावरून शिकता. आपण ते अगोदर पणा आपण बोलतो ना. ठीके, जाऊ देतू नको, येऊ माझ्याकडे. माझ्याशी बोलू न तेच, बघून ते आपल्याला सांगतात. मग आपल्याला वाई बतब आहे ना. अजून तर त काही बोलत नाही. माझ्याकडे येत नाही. म्हणून, मी ना जास्त हे नाही करत. त्याला नकोवी कार काय, मग खूप जास्त इमोशनली अटचमेंट हो हात सोडू वाटत नाही, मग तो त्याच्या पप्पांकडे गेला किंवा बाबांकडे त च म नाही करत, ठीक आहे आपण ना, प्रत्येक नात्याकडून दुखावलो गेलेलो.
पण, एक्सपेक्टेशन
ट की, नको जाऊ मग. तो जेवढा खेळत तेवढं चांगलय म्हणजे? उद्या मी कुठे बाहेर गेली. त्यांना, त त्रास नकू द्यायला. समजा, अजून तो स्कूल ला जायला लागल्यावर जॉब जरी सुरु केला. ह... हो... तेच ना. कारण, माझा विचार चालला हं. काही ना काही, तर करणारच आहे. मी म्हटलं बघेल. तर मी जाई जॉबलाय कस आहे. बिझनेस आहे. लोक काही होऊ देणार नाही. घ सहज होत सो बेटर आहे की, आपण जॉब केलेलं बरं असणार आहे. म्हणजे, कस एक ठराविक, ठराविक वेळ आपण जातो, बाहेर जातो, येतो, एक फिक्स इन्कम येते. म्हणजे? तिथलं टेन्शन तिकडे सोडून घेऊन जायचं.
हम.....
माझं तेवढं भारी होतं. म्हणजे? तुला सांगते. मला एवढी इच्छा होते. आता परजन करायची, पण सीन काय माहिती आहे का? त्यांचं आहे ना. सुट्ट्या नाहीये, जर कधी पिल्लू आजारी पडला ना. एमर्जन्सी सुट्टी नाहीये. बाकी काहीच नाही. लोड कोणत्या गोष्टीचा, म्हणजे? का सेल्स टार्गेट. नाहीये का काय, काहीच नाहीये, टायमिंग जास्त आहे. फक्त म्हणजे? मी मला इथून जर जॉब करायचं ठरलं. तर मग मला सकाळी नऊ ला निघावं लागेल. नऊ ला निघून, साडे नऊ ला, मी तिथे पोहचणार. आणि मग, सात ला सुटणार. सात ला सुट मग, साडेसात पावणे आठला मी घरात.
नाही, अजून नको करू, अजून तीन एक वर्ष च जॉबचा विचार करतो. म्हणजे? हा जसा प्ले स्कूल, किंवा नर्सरीला जायला लागला ना.
मग म्हटलं, आता विचार करेल म्हटलं. तोपर्यंत काही झालंच, देवजे खूपपर् काही चांगलं ते बिझनेसण करू ना. आपण करू, करू काहीतरी. मी आजच विचार केला. आपण सोबतच विचार करतो. सोबतच गप्पापसून घेतो. आपले घर आले. गप्पा करूच आता पण आपल्याला करावं लागेल गप्प बसून नाही चालणार.
ते आहेच. नेमक काय होत ना फायनान्सीअली एवढे ब्लॉक झालेत. माझी कंडिशनच सांगू नाही शकत ह. सेम झालय. पण कस माहितीय का काही स्टार्टअप करण्यासाठी आपल्या फायनान शली जरा विचार कराव लागेल. मला मला काही आयडियाज आले आपण करू पुढ च्या हेच्यावर डिस्कस काय अस. तू येणार आहेस ना. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. हो ना. आपण आता पावसाचं कसं काय तोच सीन कळत नाही मला तो. बाळाला घेऊन यायचं ना. आम बाळाला. पाऊस थांबला कंटिन्यू तर पाऊस ते आहे कंटिन्यू तर सुरू पण असं अगं कधी भीती वाटते. उगाच पाण्याच्या पावसाने तो आजारी नको पडायला असं. त्या न तस काही मग तुला तस काही माहिती नाही. आलेय बघ बदलायला तेव्हा सांगून द्यायचं. मग कसं असं सीन नको व्हायला. काउच बावू होऊन जातो सगळ्या गोष्टींचा. आता कसं झालं माहितीय का. आता हा इतका आजारी पडला होता. शिरपूरला तिकडे मामाच्या गावाला
हम् हम.
तेव्हा त्याला कंटिन्यू रात्रभर ताप. मेडिसिन देऊन पण फरक पडत न्हवत. नेमकं मम्मीने मग काय केलं ते कासाच्या वाटीने कासाची ताट होती. त्याच्यामध्ये पाणी आणि कांदा घेतला आणि ते उतरवलं. मग तेव्हापासून त्याचा ताप तो गेलाच. उन्हा उन्हाचं पण होतं हा. आणि उन्हाचंही होतं. त्यामुळं ते तर झालंच. म मम्मीचं म्हणणं असं की नको तू एकतर माहेरी आहे. आणि प्रत्येकाचं असं असतं. तो मामाच्या गावाला गेला ना. आजारी पडला. मग तिकडे गेला ना असं झालं, त्यापेक्षा हा त्यापेक्षा मग आता कसं आहे. गाडी आहे ना. एक हे एकटे जात आहेत ना. त्यापेक्षा मग तू जा. तुला पाहिजे तर कर तू पंधरा वीस दिवसांनी. ये तुला आराम करायचा असेल तर म्हटलं अं मम्मी खरच काहीच आराम नाही झाला वाटल. काल त काल सगळी पाहुणे गेले ना अजू लगेच आम्हाला निघायचं.
हम हम.
तरी मी घ लेट म्हटलं सख्या भावाचं लग्न असून, लेट गेली. चार दिवस आधी गेले. लगेच घेऊन आले मी आधीच बोलली ती पंधरा दिवस थांबणार आहे.
म्हणजे कोणाचं काहीच घेणं देणं नाही. नसत ग तसं नसतच. मग. पण मग मम्मी तेच बोलली उगाच आयुष्यभराच बोलण राहणार आणि त्यात सासूलाही बरं नाही वाटत होत. ते तिला उठायला येतच नव्हतं. बेड वरणच उठता येत नव्हत. म्हणून मग मम्मी तेच बोली कधी जर का मी आजारी पडली मला बेड वरन उठता नाही आलं तुला भविष्यात तुला बोलणे नको की तुझी सासु आजारी होती. तेव्हा तू आली नाही मग आता तुझी आई आहे तर कशाला चालली. असं नको व्हायला. त्यापेक्षा जा ते बेटर हे. पण आहेना प्रत्येक जून त्याचा विचार करताव. अ.. आपलंस आपल्याला एक एक एक्सपेक्टेड असतं की, कुणीतरी आपला विचार पण नाही ना, तेवढे एक्सपेक्टेशन काय ठेवायचाच नाही ना, ठीक हे चल मी आता चहा हा, निघ. चहा घेऊन नेते. चहाचा वेळ झाला.